काय?
हम्.
हम्म हम्म हम्म जेवला. मी आत्ता जस्ट ते देवळात ते कार्यक्रम ते हिरवटिच, मग तीथे जेवण होत ते जेवायला गेलतो आता जस्टच आलोय बघा.
होय काय?
हम्म तुम्ही काय केेलता जेवायला आज?
आज जेवायला मटकीची भाजी, परत बटाटू ची भाजी भाकरी. मटकीची भाजी भाकरी.
मटकीच्या भाजी संग भाकरी.
संध्याकाळची भाकरी
हा हा. तर मटकीची भाजी संग चपाती चांगली लागत्या छान लागत्या.
लागते खर रोजच चपाती करायला.
हम्म.
हम्म.
म काय आणि निवांत आता आलोय जेऊन म. हॅलो, हम्म हम्म. काय नाही निवांत आता जेऊन आलो देवळातनं. दार उगडाय लागलोय. तुम्ही काय करालाय? तुम्ही काय करालाय?
ते मटकीची भाजी. त्याच्यानंतर ते भाकरी केल्या.
हा बोला की, काय झालं?
काय काय केलंय?
आवाज ईना झालाय.
हॅलो!
हॅलो! बोला की.
आला काय आवाज?
हॅलो! बोलतेत का? हॅलो
आला काय आवाज?
अ
आला काय आवाज?
हा आता आला आवाज.
तू रेंज मध्ये ये.
ह हा आलो बघ, आला का आवाज?
हा
हम्म ते आत्ता आलंय सगळीच देवळातनं, ते सगळी जण बडबडाय लागल्यात तेजा आवाज येत अस त्यामुळं आवाज नीट ये
हम्म तेजच याय लागलाय.
अ
म काय? काय नाही बघ आणि वांत आहे.
हम्म हम्म
हम्म, म काय चाललंय तुमचं?
काय नाई.
असं काय बोलतायसा नुसतं ठरावीक.
मग काय आता काय बोलू?
हॅलो!
अगं काही विचारलं जरा एक्सप्लेन करून सांगायचं गं.
काय सांगू आता एक्सप्लेन, बोल कसं विचार विचारायचं तर कसं?
कसं विचारायचं मग ओ?
आता एक्सप्लेन करण्यासारखं विचा आणि काय मग काय म्हणलं काय नाही असंच म्हणणार की.
हं मग काय विचारायचं? ते तर सांगा विचारतो मग.
माहित नाही काय विचारायचं?
बिर्याणीची रेसिपी सांगा? उद्या करणार हाय बिर्याणी, उद्या बिर्याणी कर णार हाय रेसिपी सांगा बिर्याणीची.
चार वेळा सांगितले हेज्या आधी.
लक्षात राहिलं नाही हो, उद्या करणार हाय करून बघितलं नव्हतो आज.
युट्यूबला व्हिडिओ बघा की.
युट्यूबला व्हिडिओ बघून
मला बोलूच वाटना. हॅलो
युटूबला युटूबला व्हिडिओ बघाय कळतेय कसं कराय
काही जणी लई सांगत्यात आपल्यात काय तेवढं साहित्य पण नसते तुम्ही सांगा स करतो.
म मी सांगायल्यो त पहिला तेल घ्यायचं तेल घ्यायचं कडईत
हा, तुम्ही सांगा मी ऐक तू
हा, नि कांदा चिरायचा उभा.
उभा, कसा उभा.
उभा आ
म्हण मोठ्ठा चिरायचा एकदम बारीक चिरायचा नही.
हा बारीक मोठ्ठा.
बारीक मोठा नेमकं कस बर सांगा असुदे चेष्टा हा हा ओके.
हम्म, तसा कांदा चिरायचा आणि ते तळून घ्याय
हॅलो!
हॅलो! हा सांगा की ऐकतेये मी.
ते तळायचं
हा
आणि मक ते तळून घेतले की एका मोठ्या पातेल्यात पाणी ठेवाय
हा हा.
अन् त्यात खडा मसाला परत जरास त तेल घालायचं. लिंबू पिळायचा. अन् पै पुदीना कोथिंबीर पण घालायचं अन् ते पाणी उकळलं क ते न तांदूळ भिजवूत ठेवायच आण ते तांदूळ भिजवून कणिक फुलतय जास्त
हम्म!
म ते फिरलेलं काम त्याच्यात होतायचं.
हम्म हम्म!
ते ओतल्यावर ते ऐंशी टक्के शिजवून घ्याय
आयशी टक्के का पन्नास टके शिजवाय
नाही, नंतर मग ते शिजतच नाही, कच्चं लागतं.
होय
दम देताना काय काय शिजत नाही.
हा हा, बरबर, आणि काय मग?
म ते नितळून घ्यायचं, झाऱ्यानं नाही तर चाळण
हम्म हम्म.
ते कळ असं पसरून परातीत घालून ठेवायचं. नाहीतर का ताटात पसरून ठेवायचं. आणि मग चिकन घ्याय चिकनला अ दही लावायची.
किती किलो
चिक नाही एक किलो एक किलो तांदूळला, अर्ाधा किंवाऽ तीन पाव किलो चिकन घ्यायच. हॅलो
तेवढ्यात किती माणसं जेवतील?
एवढं,,, सात आठ, जण. ते ऽऽकरायचं,
पयला चिकन लाच दही लावायच, आलंलसूण पेस्ट घालायची. हॅलो,,,
आवाज, आवाज अडकळत या लागलाय. रेंज मध्ये नाही काय?
ते हॅलो.